हॅलो.
हा येतो ना आवाज?
हो आता आवाज व्यवस्थतीचा येतोय. काय चाललंय तुमचं?
काय नाय झाले सगळं आवरल अन् बसले हा मजेत हो मजेत.
हा अच्छा अच्छा नि आमच चालू आय ऍक्च्युअली अ स्वयंपाकाला मेळ आलेला आय त्यांचं चालू आय काम तर मग मी थोडी फ्री ए.
हा हा तुम्ही काय जॉब
सासुबाईंचे आत्ताच टेस्ट रिपोर्ट नाय मी आता माझे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट ए.
हो का कसलं?
अ स्टिक्स बनवण्याचा जसे आपले कुल्फी स्टिक्स असतात डेनोमा अगरबत्ती कथा लागणारे स्टिकचे देनबा क्यू स्टिक्स आपण सगळ्या प्रकारच्या राऊंड स्टिक्स बनवतो.
छोटसा तुमच स्वतःचच असा व्यवसाय आहे का?
हा आमच स्वतःच पूर्ण हो पूर्ण मॅन्युफॅक्च
हा आम म चालेल ना त्याच्याबद्दल मला सांगितलं तरी चालेल ना. तुम्ही अ काय म्हणजे हो चालेल ना असं काय नाय आपण व्यवसायाबद्दल बोलू शकतो. तुमच्या व्यवसा साया बद्दल काय असेल ते सांगा ना आयडिया आली का आम्हाला आवडलं तर पण म्हणजे पुढं कसं केलंत काय सुरुवात किती वर्षापासून आहे तुमचा?
हा आपल्या चार वर्षापासून जसं आता सुरुवातीला आम्ही पहिले ना अगरबत्ती बनवण्याच चालू केलेलं. आणि त्याच्यानं
हा म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय कोर्स वगैरे केलेलात का आधी काय म्हणजे तुम्ही किंवा मिस्टर
ना नाई नाई माझे पप प्पाना आता कोरोनाच्या याच्यात काय झालं कोरोना चालू होता मी पहिले मुंबईला होते. पहिले दिल्ली दिल्ली वरून मुबईला आणि मुलाची सुट्टलागली म्हणून आपण ट्टीत आता दहा दिवस मध्ये सुट्टी असेल ना आपला नवीन टर्मच तर इकडे गावी आलो आणि आल्यानंतर लगेच लॉकडाऊन लागल. तर त्याच्यामुळ आम्ही इथे अडकलेलो मग त्याच्यामुळे मग आता कुठे जाताच येणार नाय. हा तर पप्पांची आवड होती कायतरी आपण करू मग त्यांच असं आम्ही धूप बनवून हे सुर रू सुरू केलं मग त्याच्यात अगरबत्तीच आलं ते पण अगरबत्ती बनवायला चालू केलं. मंग अगरबत्तीची ट्रेनिंग घेतली आणि अगरबत्तीचं मशीन घेऊन
हां तेचं म्हणते म्हणजे कांहीं आंधी आंधी तुम्हांला कायं आयडिया नव्हती तुम्हीं अचांनक ठरवलंत की आपणं अगरबत्ती बनवूंया म्हणूंन
हां म्हणजे धूंप अनं ते सर्व आम्हीं चालूं केलं आहे म्हणजे धूंप बांम एकदंम धूंप एकदंम प्रॉपर चालूं जळांयचे आमचे जे बनवले नां
म्हणजे तुमचं आंधी चालूं होतं कां धूंपचं हो येतो येते
हो धूंप आम्हीं आम्हीं घरच्यां घरी बनवंत होतो म्हणजे त्यांचे ट्रायंल येरं चालूं होते आमचे हो पप्पां बरोबर मंग ते सक्सेसफुंल झाले म्हणूंन मंग अगरबत्ती मशीनकडे वळांल होतं अगरबत्ती मशीन घेतली ट्रेनिंग घेतली आणि ते चालूं केलं त्यांच्यानंतर अचांनक असां विचारं झालायं की यांला हं टीक लागते की आपणं बनवलीच कारणं की ते चांयना वरूंन येते नां
बरोबर आहे
तरं मंग आम्हीं त्यांच्याकरतां मंग ते सर्च केलं आणि मंग त्यांच्यानंतर भाऊ पणं माझां होतां तरं त्यांचा पणं जॉब चालूं होतां पणं मंग संध्या वर्क फ्रॉम होमं अशा गोष्टी चालूं होत्यां मंग तो तो आयटी मध्यें मी एमबीएफ एच आर मध्यें असं आम तरं मंग आम्हीं विचांर केलां की जरं आपणं स्वंतः जॉब चालूं म्हणजे आपणं आपली
म्हंणे तुम्हीं तो खूंप चांगला निर्णय घेतलांत की एकदाचं कसं एक माणसांला थोडं डेरिंग करांयला लागतं नाहीं तरं मंग मी करूं करूं कांहीतरी करायचं की नाहीं करायचं की नाहीं एकदाची सुरुवांत केली की आयडिया आपोआप येतं गेलां तुम्हांला मंग आणि घरच्यांचा सपोर्ट पणं मिळांला भाऊ मिळांयला वडील पणं
हो आणि माझे मिस्टर्स हो यांच्या आय टी मध्यें यायचं त्यांचं म्हणणं की आय टी वाल्यांच होजं फ्युंचर असतं ते कांहीं काळानंतर ते पणं आपल्यांला प्रॉब्लेम वाटतं तरं की आंता पुढे आपल्यांला रिटायरमेंट आपल्यांकडे कांहीं प्लॅनिंग नाहीं
रेसेस खूंप झालायं आयटी वाल्यांच खूंप चाललेलं आणि आंता पणं बघां नां ते पुण्यांला कंपनीच्या तरं कंपनीच गायब बंद झाली आय की आयटी वाल्यांचा प्रॉब्लेमचं आहे
व चांगलंच एल एन टी मध्यें असल्यां एल एनटीचां जो इन्फोटेस आहे नां त्यांच्यामध्यें त्यांमुळे यांचं चांगलं होतं पणं प्रश्न हांच होतां की आपल्यांला पुढे आपलं फ्युंचर कायं आपलं आफ्टरनूंन रिटायरमेंटचं फ्युंचर मंग आम्हीं हां विचारं केलां की जरं आपणं जॉब बिझनेस स्टार्ट केलां तरं बिझनेस मध्यें आपलं कांहीतरी आउटकम चालूं होऊंन जातो आउटसोर्स चालूं होऊ जाईल आपलां आणि म्हणूंन मंग यांच्यात आलो
हां आणि स्वंतःचं कधीं पणं चांगलं नां आपणं जरी त्यांच्यात कमी पैसे मिळाले तरी एक आपल्यांला आहे कि ठीक आहे आपल्यांला कांहीतरी सोर्स असतो आशा आहेतं की एकदंम नोकरी गेल्यानंतर कायं करायचं हात
बरोबर मंग त्यांच्यामुळे त्यांचा पणं सपोर्ट मलां आणि म्हणूंनचं मं आम्हीं हेचं सुरूं केलं सासू सासऱ्यांचा पणं सपोर्ट की तूं करं आम्हीं आहोत तुझ्या बरोबर आणि घरूंन आई आणि इकड्यांचा सपोर्ट हो आणि मंग जेव्हा शिच चालूं केलं आम्हीं हो मंग बांबू सर्वात पहिले आम्हांला मशिनरी शोधांवी लागली मशिनरी सापडली मशिनरीचा विषय झालायं नंतर मंग बांबू आणणारं कोठूंन कारणं की त्यांला एक पर्टिक्युलर बांबू लागतो असं होतं अगरबत्तीचा हां टोलडा बॉमबू असं तो लागतो
आपलां असतं तोचं तो भरीव असतो आपलां मंग
नाहीं नाहीं नाहीं तो टोलडा पॉलीमार्फ असंतो जो यां मधूंन पोकळ असेल. पण त्याच्यातली जी नॉड असते ना? जी गाठ असेल - त्या गाठीतल अंतर ए ना दोन फुटाच्या वरती पाहिजे असं. तर मग- बांबू मंग ती शोधा शोध झाली तर ते समजलं की ते आसामध्ये ए. मग आसाम म - बांबू मागवण तिथले पहिले कॉन्टॅक्ट सप्लायर सगळे मिळवले. त्यांचे कॉन्टॅक्ट केले. इथली कंपनी मग ते सी एम ई जी पी आपली ही जी - प्रधानमंत्री योजना आहे ना? तिच्यामध्ये, हां. - च्या मधे ऍप्लाय केला. तिथून मग ती आपल्या ऍप-
पण हे तुमचं असं छोटच असं नाही. थोड मोठंच टाकलत तुम्ही चांगलं हे.
हां. ऍक्च्युली आमची दहा ते बारा मशिनरी ए.
हो. तेच म्हणते कारण आता - पद्धतीने तुम्ही सांगता तेवढ्या लांबून लावून सर्च करून वगैरे आणल म्हणजे मोठं - -ठाच व्यवसाय सुरू केला तुम्ही. मग तुमच्या वेळेस- तिथ रोज, म्हणजे महिलांना रोजगार मिळत- तिथे कामाला माणसं असतील ना तुमच्याकडे?
आमच्याकडे आता पाच ते सहा महिला ए. इव्हन कधी कधी गरज पडते ना तर आउटसोर्सिंगला पण मी बाहेर घरी महिलांना काम देते ना? म्हणजे बाहेर पण माझे सहा सात महिला काम करतात मग माझ्याकडे असं होत.
हा. हा. काय काय महिला करतात ते. मुंबईला वगैरे ते तसंच असतं. चांगलं मिळतं घरच्या घरी देतात.
हो. मग आम्ही पण आमच्या स्टेप्स, हा. आमच्या स्टेपच कसं शॉर्टिंग असत म्हणजे- आं. प्रॉपर राऊंड शेप आहे का नाही ए? हां. म्हणजे राउंड. जसे स्टेप्स आहे ना? जसे आता आम्ही कुल्फी- स्टिक्स बनवतो किंवा अगरबत्ती करता लागणारी आपली बांबू स्टिक. तर ह्या प्रॉपर राऊंड ए का नाही- त्यांची स्ट्रेंथ आहे का नाही. ह्या गोष्टी असतात. मग आता तिथे जर आपण हे करत बसलो. शॉर्टिंग करत बसलो- तर मग बाकीची तिथले काम आडतील. मग आम्ही बाहेर महिलांना देतो की तुम्ही एवढं आम्हाला हे करून देई- आम्ही त्यांना पॅरामीटर सांगितलेलय. अस असं तुम्ही करून द्या. ते करून मग त्या पाठवता. मग त्यांना- म्हणजेच. पे करून द्यायचं. म्हणजे आपल्याला पण एक की, आम्हाला एका दिवसात तुम्ही एवढं करून द्या. एक सांगितल टार्गेट. की त्या करून-
हां. आणि ते बरं पडतं. अंगावर काम घेतलं की बायका पण कशा चांगलं करतात. अस थोडं टाळ टाळ होतं. आणि ते दिलं एवढंच- पैसे भेटतील. तर त्यांना पण एक हाऊस वाटते ती. मला- माग आपल जे ट्रेनिंग झालं. ते तुम्ही दिलत का मग अगरबत्-
हो. हो. हो.
सेशन झालेलं आपलं. मी अटेंड केलेलं. धुपच धूपचं. तुम्हीच दिलेलं का? ॲक्च्युली मी त्यावेेळेला बाहेर होते. म्हणजे मी बोटीमध्ये होते. गेट-
राईट राईट. हो हो. एक कोणीतरी होत त्या-
हां. आणि मग गेटवे वरून आम्ही येत असताना मग मी ते ट्रेनिंग- -टेंड केल. हा. हा. आणि मग मला ते करायचं बघितलं मी. हम्. छान आहे. मला आवडलं- तुमचं ते. आणि करायला आता तेच माझी पण बहीण आहे. त आम्ही असं ठरवल की - दोघींनी मिळून आपण ते करूया म्हणून आणि मग आम्ही- आम्हाला कसं पहिल्यांदा करायचंय. आणि आमचं आता प्लॅनिंग काय झालंय? ते आपण छोटे छोट करून ते एक - सर्टिफिकेट घेऊन म ते छोट्या शाळांना वगैरे थोडसं ट्रेनींग द्यायचं. किंवा असं गावात आता म्हणजे माझं काय जे काम चालतं ते मी असं गावात सरपंच. शाळांच्या असे जात असते माझे पण थोडेसे कॅम्प वगैरे चालू असतात. तर म्हटलं साईड बाय साईड आपण जर हे विचारलं तर हे ट्रेनिंग पण देऊ शकतो ना.
आरामात देऊ शकतात बरोबर हो.
म तर तुम्ही आहातच ना मग विचार घ्या कारण छोट्या गोष्टी. तेथून हे अर्निंग पण आहे आणि आपल्याला लोन वगैरे हवं तर. मग त्याच्यासाठी स्वतःची जागा लागत असेल ना मॅडम किती प्रॉपर जागा लागली तुम्हाला तिथे.
म्हणजे सुरू आता तर आम्ही रेंटनेच घेतो आता जे आमच पाच हजार स्क्वेअर फीटमध्ये आम्ही. आमचं पूर्ण काम चालू आहे. ह कारण लगेचआपण तिथे इन्व्हेस्टमेंट. करणं आपल्याला आणि सध्याला लगेच. इन्व्हेस्टमेंट करण हे नव्हतं होतं मग आम्ही बाकी मशनरीने सगळ्या गोष्टी घेतल्या. रेंट नी काम चालू - केललं आमच काम चालू झालं नाही आपल्या त्याचबरोबर प्रॉडक्ट पण चालू हो सगळे. तिकडं आपल्याला सपल.
नाही आपण जर छोटसं घरात जर चालू केलं पहिल्यांदा जसं तुम्ही दाखवत होत्या. कामाला तर आपण हा आता आमच तर दुकान आहे समजा आता म माझ्या मिस्टर छोटस आमचं एक जनरल स्टोर आहे किंवा? माझ्या अशा ओळखी आहेत. मग ते करून त्या दुका- दुका देऊ शकतो ना जस्ट. सुरुवात छोटी.
नाही तुम्ही मशिनरी जर तुम्ही घेत नाहीये ना मशिनरी ज - तुम्ही जर अगरबची मशीन जरी बोलेत किंवा तुम्ही धूप मेकिंग आता कप धूप- मशीन येत ते असे ना. अगरबत्तीचं जे मशीन आहे ना ते तर एक लाखापर्यंत पुढे पण जातात. त्याचे डिपेंड वेगवेगळे पण जर तूम्ही धूप मेकंगचे जे असतात ना ते पण छोटे- छोटे. तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या हॉलमध्ये घेऊ शकता.
ह नाही ऍक्च्युअली माझं मी सेकंड फ्लोर ला राहते आणि वरती जागा आहे टेरिसची भरपूर आणि - काही कोण बोलणार नाही तसं करू शकते म्हणजे सोसायटीला. त्याचं जर थोडंसं भाडं वगैरे दिलं तर मी करू शकते.
म तुम्हाला कोणी प्रोहिब म्हणजे तुमच्यावर त्या रेस्ट्रिक्शन नसेल तिथे कोणी काही म्हणार नसेल तर करू शकणार त्याला वन- एच पी च फक्त फॉवर लागते जे हार्डली आपल्या घरामध्ये आपण वापरतो नॉर्मल ते. त्याच्यामुळे ते करू शकतात.
चक नाई ना.
आणि त्याला जास्त -
आणि आपण एकटं सुद्धा स - सध्या म्हणजे अ. मी आहे मिस्टर आहे किं बोले मग सध्या आपण असं दोघं तिघं मिळून घरातल्या घरात सुरू करू शकतो ना.
आरामात - आरामात काहीच इश्यू नाही करू शकतात कारण की आपल्याला घरामधले पण हेल्प करतात. भरपूर आपल्या घरातले. काम होऊन जातात की तुम्ही घरातल्या तुमच्या बरोबर बसले ना जरा तुम्ही- किंवा तुमचे मिस्टर हे कोणी पण बसून पटकन काम करून तुम्ही दिवसात. जेवढ टार्गेट आहे तेवढे एक्स्ट्र ठरून तेवढं करू शकतात. आणि फक्त पावसाळ्याच्या दिवसात थोडासा इशू येतो कारण की?
कोंदट वाटा सुकतं नसेल म्हणजे वातावरणामुळे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता? काय हे दता काय तुम्ही.
नाही ड्रायर म्हणतात एक ड्रायर म्हणून हा. हो किंवा त्याचे पण दुसरे ऑप्शन्स आहेी आपलं जेव्हा नेक्स्ट बोलणं होईल.
हा चालेल चालेल नाही ओके नक्कीच नक्कीच सांगा आणि तुमच्याकडून आता हा व्यवसाय मला तर वाटतय का थोडाफार वाढवायचा मी पण बोललीन घरात वगैरे म्हणे करू शकतो मी हे वाचून आहे पण गायडन्स करायला जर भेटलं तुमच्या हरकत चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे ठीक आहे छान वाटलं
हो छान वाटत आहे थँंक यू ह